हा बोला बोला.
ह आहे का आता प्रि
माझं कस आहे. मी फ्री राहि मी नेलेली त्याच समोर कॉल डिस्टर्ब व्हायला नकोणून मी आधीच सांगून ठेवते. की मी माझं होऊन जाईल मी मी इकडे तिकडे निघून जाईल तुमचा कॉल मिस नको व्हायला. म्हणून मी आधी सांगते फ्री आहे तुम्ही पण करा असं.
अच्छा नाही नाही ते. हा ते नाही नंबर काढत स येतो मी मला फंद मला लाव काल नव लाव मला वाटत.
म्हण हा पहिलाच काल तुम्ही लावणार होते संध्याकाळी पण मग तुम्हाला म्हटलं मी परत आपला कॉल कटून जे नका करू म्हटलं असं सांगितलं
हा. अच्छा अच्छा तेच नाही. म्हणज ते नंबर सोधत होते म्हण काल लावला असत तर परदेश नाही. तयार ये पण मला सापडलं नाही मग पुन्हा घ्यावा लागलं असं झालं एकदा हम् का काय नाहीता बाकी काही नाही आता काम चाललेत माझी ह भांडी गासत गासत बोलते आता.
हम्म तुम्ही खरवस् काय काय बनवता.
सर्वच सर्वच कायच नाही आम्ही ची फक्त हचा म्हणजे खरवजच फक्त बनवतो त्या हेज बाकी नाही काय बनवत. वड्या बिड्या नाही बनवत. नाही, वड्या नाही म्हणजे असं उकडत तो फरोवज तेवढंच बाकी काय नाही आणि तसेच खातो. वड्या बीड्या असं बनवून नाही ठेवत कधी
हम्, हम्, हम् नाही नाही आम्ही खरवसाचे लाडू बनवतो.
लाडू अरे बापरे.
लाडू बनवत हो लाडू बनवतो आम्ही. अ लाडू तुम्ही एक लिटर खरवत जा आणलं ना पहिल्या दिवसाच नं नाही पहिल्या दिवसाच सला इकड गावाकडे शहराकडे मिळत नाही पण मिळालंच तर पहिल्याच दिवस मिळाल पाहिजे पहिल्या दिवसाच खर्व सां ते डायरेक् शचवायचं
हा, म्हणजे ख खरवज नुसतं का ते दूध पण तुम्ही घेता
नाही नाही फक्त खरवस पहिल्या दिवसाचं खरवस पहिल्या दिवसाच्या खरवस म्हणजे दुधाचा अंशच नसतो फक्त खरवस असतो. ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी होतं ते दूध
आपण आम्ही काय करतो माहिती का पहिल्या दिवसाच खरोज असतं ना ते तसच ठेवतो. म्हणजे असं बाटली पण तर याच्यात भरून आणि मग रोज अ ते दूध निघाल त्यात थोड थोड टाकून ते खरवस असं त्यात ते चमच्या दोन चमच्या टाकायचं अस
हम् नाही नाही आपण कसं करायचं लाडू ज बनवायचे असतील ना तर पहिल्या दिवसाचच खरवस घ्यायचं. आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये काही साखर नाही काही नाही काहीच टाकायचं नाही जसच तस ते शिजवायला टाकायचं शिजवल्यानंतर आहे ना जसं आपलं पनीर होतं बघा पनीर तसा गोळा तयार होतो. एकदम टप गोळा तयार होतो पण तो गोळा आहे ना किसनीने किसून टाकायचा. किसून टाकायचं. जसं आपण पनीर किसतो ना किसून टाकायच आणि अ कढई मध्ये ना तूप टाकायचं. तूट
हा
गोळ्याच्या अंदाजाने कमीत कमी चार पाच चमचे तूप टाकायचं. आणि त्या तुपामध्ये ते पनीर किसलेल टाकून द्यायच. कीसलेल पनीर टाकलं का म्हणजे एक किलो जस हे असेल ना पनीर असेल ना तर त्याला कमीत कमी तुमच्या तुम्ही जेवढं गोड खाता ना त्या अंदाजाने साखर टाकायची.
हा
आणि ते साखर टाकून चाळवत राहायचं कंटिन्यू.
अच्छा
रायच चाळवत राहयच जोपर्यंत असा ब्राऊन कलर तयार होत नाही ना तोपर्यंत चाळवत रायचं. जर त्याच्यात तुम्हाला जर वेलची पुड टाकायची ते काही लोक उपवासाच्या वेळेस वेलची खात नाही.
हो
जर टाकायची असेल तर टाकू शकता. थोडस काजू काजू बदाम ड्राय फ्रुट्स पावडर टाकू शकता. ते टाकायचं. आणि चाळवत राहायचं. जोपर्यंत असा लाडू वळेल तोपर्यंत जसं ते वळता राईल ना तेव्हा ते खाली उतरवायच. आणि तुपलाइन तुप लावून लाडू वळून घ्यायचे.
अच्छा किती दिवस टिकतात हे?
अहो टिकवले, टिकवले तर दोन महिने बी टिकतील ते.
कोणता नाही नाही ऑनलाईनच प्रकार हाय. मी पहिल्यांदाच ऐकते रव्याचे लाडू.
ह्यांना सांगितलं ना त्यांना खूप आवडलं.
हा तेच की कारण अ मी कधीच ऐकल पण नव्हतं खर खरवसचे लाडू बनवतात. ते म्हणजे खरवज असं वाळवून त ते चीक आहे ना पहिल्या दिवसाचा. वाळवून ठेवतात. म्हणजे अ तरी नंतर आता बाहेर लोकं गेलेले असतात मिटट विंटट पहिले म्हणजे आजी म्हणजे करून ठेवायची. ती असं वाळवून उन्हामध्ये. तो तसाच ठेवायची. मग तो गट्टू त्या लोकांना खा खायला भेटत म्हणून आल्यानंतर ते
हम्म
दुधात टाकून ते पानी पण असं लाडू बिडू बनवतात ते नव्हतं माहित. ते मला
नाही मग लाडू आहे ना तुम्हाला नाही तुम्हाला जर वाटलं बुवा आपल्याला चटके लागतय. तर तुम्ही नुसता जस आपण फरसांचं चिवडा असतो बघा काय म्हंटल अस बटाट्याचा चिवडा असतो बघा खिस सार तसाही ठेवला तरी चालेल फ्रीज मध्ये जसाच तसा तुम्हाला जर वड्या पाडता आल्या तर वड्या ही पाडू शकतो बर्फी सारख्या. आणि जर लाडू वळता आले तर लाडू वळू शकतो. तीन ऑप्शन असतात. आपल्याकडनं ज चटके जास्त सहन नाही होत आहे. तर आपण सरळ तसच्या तस राहू द्यायाचं‌. आणि बरणीत भरून ठेवायचं. जेव्हा वाटेल तेव्हा चमचे दोन चमचे काढून डायरेक्ट खरवस खाऊ शकतो. तो आपण हो तुम्ही ती फ्रिज फ्रीज मध्ये जर ठेवला ना तो कमीत कमी तुम्ही ते चार पाच महिने टिकू शकता.
अच्छा! चार पाच महिने चांगलये खरंच वेगळीच रेसिपी आय ही, ही आजू मी ऐकली नव्हती रेसिपी कोणाकडून म्हणजे असं युट्यूब वर पण कधी सर्च करायचं, मला कधी आलं नाही ते असं हे खरवजे लाडू बनवत्यात हेच मला माहित नवतं मुळ मुळात आत आज समजले मला फिक्स, हो का? चांगलंये ना असं आता ते कधी खाल्लेलं नाही, त्याच्यामुळ कसं लागेल ते पण काय माहीत नाई. पण असं, हा हेच की ब अच्छा! ते आता ते असं माहेरीच अस मायाकडून गुरु आहेत तिकडच
हम् माझी माहेरी माझी मम्मी करून ठेवते ना तर कधी आली ना, त दोन जरी लाडू राहिले ना तरी देऊन पाठवते.
आ हा त छान आहे ना म्हणजे किती, पौष्टिक किती येत ते आणि
खूप पौष्टिक येत. खूप पौष्टिक येत, चिक पौष्टिक असतो आणि आवडतो सगळ्यांना माझ्या लहान मुलांन पासून माझ एक जर्मनीला भाऊ राहतो, त्याला सुद्धा खूप आवडतात, त्याच्यासाठी माझी मम्मी पाठवायची. तो आला ना, तर तो येण्याच्या आधी बनवून ठेवायची, कुठून?
नाही आम्ही फक्त ते अ चिक तयारच म्हजे अ खरवजच तयार करतो, बाकी काही दुसर वेगळे पदार्थ त्याचे करतच नाही, तेवढंच म्हणजे तेव ते पण काय काहीना जमत नाही ना ते, पण मला तो जमतो करायला. ते तेवढं चिक मंग अ आम्ही आणतो असं विकत, आणि दूध विकत आणायचं आणी ते बनवायच, उकडायचं आन ते लगेच म्हणजे हा एक दोन दिवसात ते संपत ते ते काही जास्त दिवस ठे ठेवायच नसतं ते, सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्या बिष्टा तयार करतो ते अस गूळ टाक गूळ टाकून
नई आमच्याकडे हिकडे पण तेच करतात. मी पहिल्यांदा इथे आले ना लग्न करून तेव्हा केले होते ते लाडू आणि त्याच्यानंतर मग माझ्या मम्मीच पाठवते, जर कधी केलं तर
हो का? हा आता तुमच्या मम्मीची फेवरेट डिश झाली ना ती
हम्म् आणि कसं ये ओ आणि पहिले कसंये ओ इकडे ही बघा ख सर्व सुद्धा विकत मिळतं आणि गावाकडे ते वाटावं लाग त संपत नई म्हणून याला य म्हणे घेऊन जाय, त्याला म्हणे घेऊन जाय, आहे आपण बळजबरी इकडे
हो ते तसच होतं माझ्या आई च तेच होतं म्हणजे ह्याला त्याला देऊन द्यायलाच लागतं, तो पुरतच नाही ह्य ह्यांना द्यायच, त्यांना द्यायच.
नई द्यावाच लागतो, खेड्यामध्ये ना हो खेड्यामध्ये तर जोपर्यंत दूध होत नई तोपर्यंत दे तच राहता लोक, इथ विकत मिळतो जेव्हा मी इथ आली ना तेव्हा मला सांगित इथ विकत मिळत, मला विशेष वाटलं अरे इथं गावाकडे मग मी इकडे तिकडे वाटत फिरतो नी, इथे शंभर रुपये लिटर प्रमाणे मिळतो, किती महागे इथे
महाग ये, चिक महाग असत इथं
हा आणि गावाकडे असच आपण आणि गावाकडे आपण असच फूकट कोणाला बी देऊन देतो, घेऊन जाई पहिल्या शिच चीक
हा ना गावाची गोष्टच वेगळी असते हो, ते आपल्याकडं जे त ते असं आपण वाटत असतो, आपल्याला काय त्याच हे नसतं, एकदम अंदाजा नसतं. विकत घेयला गेलं की म समजतो बा किती महाग
हा म मी तेच सांगते, तेच सांगते ना मी, जेव्हा पहिल्यांदा इथं ग ख रोज घ्यायला गेलो अरे खरवस सुद्धा विकत मिळतो इथे असं वाटलं होत मला, जेव्हा घ्यायला गेली तेव्हा, कारण माहेरी भरपूर बघायला मिळायचं, आणि ते इकडे तिकडे वाटण्यात जायचं आणि इथे आल्यावरती विकत विकत घ्यावं लागलं म्हणजे मला विशेष वाटेल ना ते
मग आपण नवीनच बघतो ते जरा थोडं हेच वाट तं आणि लहानपणापासून आपण बघीतलेले असतं ना त्याला काही किंमत नाही आहे आपण फ्री मध्ये देतोयच
हा ते फ्री मध्ये देतोय. जेव्हा मी गेली ना माझ्या माहेरी तेव्हा मी सांगितलं आई म्हटलं अगं तू हा खरवस असं देत फिरते आमच्याकडे शंभर न दीडशे रुपये लिटर प्रमाणे विकला जातो खरचं का म्हणे म्हटलं हो बाई आमच्याकडे विकला जातो. भेटत नाही म्हटलं सांगून सांगते माझी मम्मी बाई म्हणे आम्हाला तिकडं म्हटलं डेरीवाल्याला मला सांगून ठेवला तो पण भेटत नाही म्हटलं आम्हाला तर सांगून ठेवा ते लागतो आला आम्हाला द्या असं.
मग कायतर सुकून होते. पण सुकून जर चीक ठेवला ना तो नंतर आपण करतो. तेजी टेस्ट अशी ओरिजिनल आपण स्टार्टिंगला जी असतो चीक जेव्हा कर तता तसं नाही लागत जरा वेगळं लागतं ते असं आहे ते पूर्ण
कोवल्या त्यांच्यामधला तो सुकु वल्यानंतर त्याच्यातला ते जो आउश राहतो तो वाळून जातो ना ते.
हा तेच ना कारण असं मी खा खाल्लाय तो सुकवून नंतर मग खूप दिवसांनी केलाय ते दुधात टाकून पण ते त्याची टेस्ट एवढी खास नाही त्याचा वेगळाच वास येतो जरा थोडासा एकदा
तुम्ही शंभर टक्के सांगणार हा लाडू मही मी नेहमी बनवेल जर मिळाला तर
त्यानंतर कधी योग येईल कधी भेटेल कधी खायला बघू आता. नाही तर मिचं करेन म्हणज जेव्हाच पाय कधी भेटलं कोणा कुठून चीक पहिल्या दिवसा जेवतात तेव्हून आस हा थोडंस की मग ते आता पण त्यावेेळेस मी तिथं पाहिजेल आईकडं ज्या म्हैश व्यय्येल तेव्हा तेव्हा मग ते होऊन जाईल. पण मी करून बघेन नक्कीच ट्राय करेन मी जेव्हा असेल आणि पहिल्या दिवसाचा चीक असेल ना तर करून नक्कीच बघेल खूप ताई वेगळी रेसि पी होती मला खूप आवडली हा हा. हा हा कळवीण कळवीण चला.
चालेल ठेऊ मग बाय बाय हा.